फोन कर.
अगं तसं तर बोलायचं आहे, मग असं एका व्यक्तीला आपल्याला चार वेळेस करायाला चालतना.
एका एका व्यक्तीने चार वेळेस करा मी करतेन तुला. हां, मी तर गण मी वेगळे वे गळे केले मग.
बोलूच राहिलं म्हणलं.
हम्म.
माझ बहीण तर बोलली बी नाही. तिला डायरेक्ट आले नुसते फोन केले. उचलले तर उचलले नाहीत नाही लागलेलं प्रमाणपत्र
हाव, झाले का त्यांचे वीस?
हा तिची झाली वीस.
आता बई, किती त्याच्यात प्रमाणपत्र भेटत
आ ऑनलाईन आता पीडीएफ
हाव का आणि पैसे? कोणाचे झाले पाण्याचं पिणं झाली तरी नुसतंच चाललंयअजून गुणगुंतं. पण मग काहीच म्हणणं होतं का दहा मिनटं द्यावेच लागते.
नाही, नाही, नाही उचलला एखाद्यानं.
हां, मग ते होतं आता माझे पहिले चार असेच झाले ना गं.
हो का.
आहं कावेरीच चालू नत पहिले, अ मॅडमना कावीरी फोन केलता बर का.
काय.
मॅडम ना काय होईल फोन केल तर म्हणल.
हा तू मी काम करता ते म्हणी दान फाउंडेशन मध्ये तुम्ही मी अर्चनाताई आणि लावून कोण द्याला माहितीय का प्रितली वरडना.
अहो.
हो ती मला सांगत होती म्हणे पा म्हणज प्रितल ना कल्पना ना तिच्याच बहिणी न.
कल्पना बी करती.
कल्पना बी करती पण तिने यांचं नाव दाखवून दिलं मग पाय भरतू.
बई.
सख्खी बहीण ना बरं असं नाही करायला पाहिजे ना. कोण काय करू द्यायचं का पोटावर पाय द्यायचं कोणाच्या.
कास नंपर का अस.
हा का
काही खरं नाहीय.
आग सखी बहिण आहे ना पण.
कावेरी काय करते माहिती का बाबड्या पानात जात. ती डायरेक्ट सांगत ती कोणाला भी दुनिया तशी राहिलीच नाही.
अन प्रीतल ना अन कल्पना दोघी. मॅडमला सांगितलं आणि मॅडमचा फोनला कावेरी मला काल सांगत होती ग ती. ती करीत होती काय करून काम पण मला म्हणे मी काही करीत नव्हते म्हणे मी जाऊन आलते म्हणेत.
जाऊनच ति ती ट्रेनिंग गेली कावेरीना ट्रेनिंग घेतली दहा दि पुन्हा दहा जणीचा गट केला दान फाउंडेशनला ज्यो जोडला.
हव का.
हा मी कावेरी त्या दिवशी बी काय म्हणले ते कावेरी तू काय करती काम थोडं करतील कामाचा दांगोडा ज्यादा होतो म्हणंल.
तर.
अ कल्पना प्रितल या काय करत्या चाटा आठाळा बोलात्या पण रेटून बोलात्या.
अग त्या बी का त्या डबल डबल काम स्वाती झाली, पावसाळ्याची ह्या झाल्या पण मॅडमला त्यांना ते गावा जवळ कधी बी यायला.
मी तुला त्या दिवशी काय म्हणले.
म्हणून त्या त्यांना गोड गोल बोलत्यात प्रितलबी झाली ह झाली स्वाती झाली.
अव्वा नाही नाही लोकं किव करायची लायकीची नाही. बरं मंग मामा नाही मॅडमला काय घेन नाही कोणी चार चार काम करू पाच
नाही तुमच्या कामाला नाही तुमचं काम जर कम्प्लीट असलं तर दुसऱ्याला काहीच म्हणून उपयोगी नाही ना. करू द्यायचं ना आता तु सांगूक मी आपण झालो दोघी तिघे सोड तर कोणीच असं नाही का डबल काम करीत नाही वर्षा
तर आपण दोघी चौघीच नाही खरंच नाहीये माहिती का नाही ना आपल्याला बी करायला काही रोग नाही येत. पण आपल्याकडून होत नाही.
अगं नाही पण मंग समजला पण लगेच दांमडा होतो येडे मी. तवाय ना इंडोरस मध्ये निसतं पाऊल टाकलाता
तर चौकडं झालत. तर मग तर ते इंडोरस काम करून अ म पाठेव म्हणलं ना ग तु ते इंडोरसच्या सरच नंबर.
काय म्हणलं बस ना पाच मिनटं.
म्हटलं ते इंडोरसच्या सरचा नंबर पाठव म्हणला ना.
अ मॅडमचा देते ते मॅडम चांगले ओळखीचे, तुला बी मला असं वाटतं ओळखीच्या असेल ते बी.
काही पायाला असन पण मंग माहित नाही ग एवढं ना करूना इंडोरसच मग चांगलंय त्याच्यामध्ये बिना व्याजी पैसे
हाव मी नाही घेतले मग मागच्या वर्षी नव्वद हजार रुपये तीघींच्या नावावर.
हा मग मी बी आमच्या घरातल्या घरातले
नाही ग काही नाही वयाची
होव का
हा
म्हणजे गट करा लागतो त्याला.
गट काही कराव लागत नाहीये पहिले आम्हाला असेच देईल. ते ना दिनगट केल्याचे आत्ता केला आणि पन्नास रुपये गट त्यो.
हा हो का
वर्षात ते बी किती भारी पाहिलं का एका महिलेचे तीन हजार रुपये जमा करून घेते ते बा का ह आणि पहिली पन्नास रुपये महिना घेत होती पण त्यांना वाटलं पोंबायाला आता समजा पन्नास रुपये जमा करा परवडत नाही.
हम्
एक खट्टी एका महिलेचे तीन हजार रुपये घ्यायचे आणि मग त्या आपले जे पैसे भरले त्याला बी व्याज जे आणि आपल्याला अर्ध्या रात्री कधी बी जर पैसे लागले तर एक रुपये टक्क्यां कधी पण भेटते. आणि आपण कंटिन्यू त्या संस्थेसंग जोडल्या जातो इंडोरनच्या.
फक्त तीन रुपये भरायचे.
फक्त तीन हजार आपल्या ते तीन हजार भरेल राहतं का त्याला बी व्याज राहतं चालू. आणि आपल्याला कधी अर्ध्या रात्री पैसे भेटतात त्या एक रुपया टक्क्यान.
विच्छा
हा ते ब भारी ये. आमच्या गावातून फक्त पाच गट झालेले आहेत म्हणले. तरझी लागा क तु.
सबाडातल
तुला सपला आहे ना आता फोन झाला ठेवला मी तुला आहे ना त्या सुनीताताई चा नंबर देेते मी. सुनीता साळुंखे.
नार्ष म आहे
आता ते फुलंब्री मध्ये गेलेले आहे बर का तिकडं. म्हणजे आहेय इकडं बी काम चालू त्यांच. तिकडडे पण चालू केलतय ना फुलांब्री तालुक्यात बी.
चांगलं आहे गोरगरीबासाठी, व्यवसाय चालू करण्यासाठी
हा. हो मग, मला तर ना खरं माहिती की खरंच पटलं काम
कोणतं?
हे
स्टॉलच ना, नाही खरं चांगलं आहे वर्षा ते लोक फक्त फुकट नाही बाई करी येडे आणि खाण्याच्या याच्यावर आहे का अर्ध्याला अर्धा पैसा आहे.
हो.
भारी आहे ते हं.
हो.
बाकी काय चालेल
बाकी काही नाही बाई.
भाऊ
हाय ना.
हाव का?
हम्म.
भाऊ म्हणालायस निवांत गप्पा मारू राहिले बाहेर
हा ते ना कधी काही घ नाका त्याला माहिती काय चालूय अजून?
कहीच नाही बाई आता डाळीत असले येले ग वर्षा निसून ठेवली मग ताण राहत नाही ना.
बाई मुक्ता मी कधीच डाळ निशित नाही.
मग तू कशी मिरी कशी पाडीत डाळीला?
माय दाळीत तू, तुला मी दाळ दाखविण आता एक सुद्धा डोळ नाही.
नाही... बाय मा याच्यातले लयच आले ना.
दोन वर्षाची डाळ आहे मई, दोन वर्षाची. गेल्या वर्षीच मी अजून सिल बी फोडेल नाही, यंदा काय टबभरच वयले
हा.
पण मग आम्ही कधीच निशित नाही, खरंच नाही निशित डाळ जस बाजू डाळ निशित नाही.
अगं आमच्या ह्याच्यात दरवर्षी नाही येत पण यंदा लय तर आले ग.
हाव का?
जाऊदे घरीच आता
हा दुपारी शाळा सुटली दीड पाहुणे दोनला त्यांची आज
हम्म.. सां मं जाते म्हलाच द काय म्हणलं ग?
पाऊणे दोन दोन ला शाळा सुटली त्यांची आज
हा मग हाफ डे चालू झाला ना,
हम
हाफ डे चालू आहे आता, प हे बी पोर दोन लाच आले मग
धुतली ती
चहा बी काही?
घ्यायच्या, अय इकड ये म आ? बोल ना.
अगं म्हणलं मॅडम न त आम्हाले विचारलं कोण ओ तुमची इकडं कोण निवडून आलं म्हणून? तुला बी केलता का? हाव का?
काचेच्या दरवाजाते श्रेया.
नाही म्हणलं बाई मॅडमला काय माय लक्षात नाही, मला मग मॅडम म्हणते घोडेगावच्या ताई उभं होत्या त्या निवडून नई आलेय का? म्हणलं नाही. आमच्या तिकडं नाही आल्या म्हणलं, मग गदानला केला असल ना हिला?
हा. मी काय म्हणते काय चालू आहे अजून मग? पोरं आल्या शाळेतून पोरं आले असलं शाळेतून?
पोरं का कवाचे सकाळी जाय गडबड आहे संध्या का दुपारी लगेच येत्या बाई आपला काम आवरत नाही ते घरी हजर राहते. कितीकं ताण देऊ राहिलं आता उन्हाळ्याचं तर.
हाव. तुमच्यात जात बी नाही मामाच्या घरी कोणी.
शिल्पा. तुझ आहे का रेकॉर्ड कंप्लेट मग गटाचं?
कायचं काय?
बई मा बी नाही ग.
जाऊदे मूरु दे दरवर्षीच तेच रेकॉर्ड पाना
मार्च आल्यावर मार्च एंडींगला. आता मार्चच्या शेवट आले नाही दिवस. अम्म?
आ?
मार्चाच्या शेवट आला म्हणला आता हे.
काय
हम्म.
आज झोपेल सकाळी मग तू?
हा बाई लोळतचं होते ग अंगच लय दुखु राहिलं मग.
अगं मग ते आता सवय नई ताट उभाराव लागत ते दी काय म्हणू राहील ते पाय ग. ते पोराले इकडं काढा अन् आम्हाला खेळू दे हेच म्हणून राहिली, ते दुसरं काय तुम्हाला? आमच्याकडे पोरं लईचं आरडू राहिले ना. गावाची त्या पाहिजे पोरं. ती पोरं ती पोरं तिकड खेळत होती